हाय, नमस्कार, बोला.
नमस्कार,, झाली का काम सकाळची.
होऽऽ झाली-झाली तुमची.
आमची पण चाललीत आता,, म्हणलं आता तुम्ही दिसलाऽऽ ऑनलाईन तर म्हणलं कॉल करून घेते.
हो नाही, नाही मी एस, एम, एस टाकला होता. कोणी आसेल तर म्हटलं जरा बोलू माझा एकच कॉल बाकी आहे ना.
ह
म्हणजे माझे तर कॉल जास्त रिजेक्टच झालेले आयेत.. म्हणजे दोन किंवा तीनच कॉल झालेले आहेत. पण मग आता शेवटचा एकच बाकीय म्हटलं करून बघू,, कोणी असेल तर बरं होईल म्हटलं मग..
हा, बरं बर काय करताय तुम्ही?
अऽऽ काय नाही मी घरीच असते जाई म गरदी हो अस, लोकरच विणकाम वगैरे म्हणजे बन ज, हस्तकला म हस्तकला आहे माझ्या अंगी. तर मी लोकर पासून विन म करते, हातावरचा रुमाल आहे. आ तोरण आहे. लो. तर कि असं किचन वगैरे असतात. असं वेगवेगळ्या प्रकारचे लोकरपासून विविध वस्तू त्याच्यानंतर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, ते म्हणजे पायपुसणे आपली साडीची,, हां जुन्या साड्या असतात ना त्यांची एका साडीमध्ये एक पायपुसनी बनते, ती जवळजवळ आपल्यालाला पाच ते सहा वर्ष कशीही चालते ताई...
होऽऽ ते पण आहेच की,, बर आहे मग. माझा च व्यवसाय आहे तुमच्याकडे म्हणजे,, मी पण तेच करते. हा, मी ज शिवण काम आणि ते लोकरीच बनवते.
अच्छा-अच्छा आम्ही पन लोकरीचच बनवतो. आमच्याकडे जय जय रघुवीर समर्थ, जय शिवरायचे तोरण जातात आमचे जास्त.
हो का? हूम् माझ्याकडे स्वामी समर्थांचे आहेत आणि अ असं बाकी पण हायेत.
हा नाही, स्वामी समर्थांचं पण करतो आम्ही. असं काही नाहीेए, आता कोणा कोणाच जयमाता दि नावा ची ऑर्डर असते, कोणाची काही असते आस.
ऑर्डर असेल तस घेते, मी पण तेच करते, जशी ऑर्डर असेल तस देते.
हा हा हा. तेच ना माझंही तेच ए, तस ऑर्डर असल तस आमी बनवून देतो.
हम्म फ्रू फ्रूट बनवते, मी ते मोदक बिदक असं सगळं. तेच
अच्छा अच्छा ठीक ए ओके ओके ओके ओके हो पाठवा मला फोटो, जर माझ्या कडे सेल झाले तर, मग मी तुमच्याकडून मागवेल गुढी वगैरे.
हा ते, मी आता म्हणजे मी ऑर्डरशिवाय नाही बनवत आसं. फोटो फक्त हायत माझ्याकड फक्त ऑर्डर द्या.
हा नाही, फोटो पाठवून ठेवायचे म्हणजे मग म मी पण ऑर्डर घेऊन, मग तुम्हाला देऊ शकते अस. अस माझं म्हणणं हाय, तुम्हाला तो एक म्हणजे तो ही बेनिफिट होईल, बा माझ्याकडून मग असं. मग किंमत वगैरे टाकून द्यायची तुम्ही कुरिअर चार्जेस. टाकून देत जाऊ आपण.
हो ते तर आहेच की, कुठे मी ऑनलाईनच करते माझं इंस्टाच पेज आहे. तुम्ही आ इंनस्टाला आहे का?
म्हणजे कसं हाय? आपल एकमेकांच्या व्यवसायामुळे एकमेकांना मदत व्हईल, प्रत्येकाला काही ना काही अ दोन पैसे मिळतील, बरोबर आहे का नाही? आणि कसं असत? आता तुमची ओळख, आता माझी ओळख जास्त आहे, कारण मी थोडस समाजकार्यात, पण अग्रेसर असते ना त्याच्यामुळे मग मग ते थोडसं मग मी असंच करते एखादी महिलाचा जर तर काही नवीन वस्तू बनवत असेल मग तिला सांगते बाई तू माझा नंबर घे तुला माझा नंबर दे प्रोडक्ट मी तुला टाकते तुझे प्रोडक्ट तू मला टाक त्याच्याने काय होते ताई एकमेकांना मदत होते.
हो ते तर आहेच मदत तर ते ओळखी शिवाय काय नसते ओळखीचं पाहिजेत ना ओळखी कुठे आहेत आपल्या जास्त
एक काळ असं आहे ना की एकमेकांना मदत झालीच पाहिजे निदान महिलांना तरी झाली पाहिजे कारण खूप गरज आहे. आज महिलांना स्वतःचा स्वतःची काही ना काही
ओळख पाहिजे हम्म त्या निमित्ताने ओळख पण होते. आणि आपलं ते एक थोडंसं आत्मविश्वास पण राहतो ना आपण काही तरी कमवू शकते थोडेफार गरजे करते असंही ते माहिती आहे आणि आता ह्या ह्या उपक्रमामुळे तर खूप महिलांची ओळख होते. असे खूप छान आहे हा प्लॅटफॉर्म एकदम नाहीतर आपण बोललो पण नसतो काही तुमचा नंबर पण माझ्याकड नसता मी नसते तुमच्यावर बोलले असं म्हणते
बरोबर एक महिन्यांचा व्यवसाय वाढतो आणि व्यवसाय वाढवायला मदत केलीच पाहिजे. बरोबर आहे का नाही दुसऱ्याच्या इथे नोकरी करायपेक्षा आपण स्वतः काहीतरी बिझनेस केलेला परवडतो मग तो घरून आपण करू शकतो विविध प्रकारे
हो मी त्याच म्हणजे शिवण कामा पण भरपूर करते पिशव्या म्हणा ते गोधड्या छोट्या मुलांचे कपडे असतात ना दुपट
हो हो हो हो हो
ते तसे जमणे बिमणे असे पण करून देते मी मुंबईला आहे.
अच्छा अच्छा अच्छा ओके ओकेओकके.
अच्छा म्हण जे ऑनलाईन म त्या घेतो आम्ही अशा ऑर्डर पेंटिंग म्हणजे माझी मुलगी करते पेंटिंग असं ह्याच्यावर साडीवर कुर्त्यावर असं एकदा ह्
ऑनलाइन पेज अस तुमचं त्याच्यावर तुम्ही सेल करता नाही आमचं पेज वगैरे नाही आहे पण आम्ही न व्हॉट्सअपलाच टाकतो क व्हटसअप ग्रुप बरेच आहेत.
हा अच्छा चांगलं आहे ना ते अच्छा ओके.
ह मग चुपला टाकलं का आपप ऑर्डर येतात पण आम्ही अस एकमेांना मदत करतो होता कोणाकडे काही असेल त्याचं प्रोडक्ट मी सेल करायं माझं प्रोडक्टिने सेल करायचं.
हा ह ते तुमचा समाजकार्य साब ना
हम्म ओळख पण आहे आणि आपण कसत दुसऱ्यांना मदत केली ना तई कि आप आपप आपल्याला लेडी जोडल्या जातात असं
ते तर आहेच की त्याच्यामुळे ते हे झालं आता आमचं तस हे नाही जास्त माझं बाहेरच असं जास्त कॉन्टॅक्ट नाही आता या मॅडमच मी युट्युब व जाईन झाले त्यांना त्यां म ते त्यांना त्यांच्याशी बोलले होते मग ते सदस्य झाले तेजी
अच्छा
हे हे पण हा पण उपक्रम मी पहिल्यांदाच करते मलाजे असं काय माहित नव्हती. असं असतं म्हणून तेंच्यावर जोडल्यामुळे माहीत झालं. व्हय कनि ते असे पण आपलं घर घ घरून घरात बसल्या, बोलून आपण पैसे मिळू शकतो.
हो मग तेेतर हायच. हे पण ना काही खरय म्हणजे आपलं भाग्य असत. बरोबर आहे, एखाद्या च्या नशिबात जेवढं लिहिलंय त्याला तेवढं मिळतंच, पण अर्थात स्त्रीने कष्ट केलेच पाहिजे. काहीतरी दोन पैसे स्वतःचा शीलक टाकलाच पाहिजे, कारण पुढे जाऊन मुलांना गरज असते, तिला स्वतःला गरज असते.
स्वतःलाच लागत्या ओ गरज खूप असंय बाकीच्यांच आपल्याला
तिला बिचार कारण कसं असत? सगळ सगळ्यांच स्वतः स्वतः करतात, पण ती स्वतःसाठी न पैसा नसतो म्हणून ती शांत बस ते बिचारी म्हणून आता हेना मुलींनी स्वतःच्या पायवर उभं राहणं खूप गरजेचं हाय.
होव आता सगळे सगळेच वेगळ्या क्षेत्रात आहेत मुली पुढ. तिकडे ठेव. ते तर आहेच की, ते काय करायच? आता हेच बघा हे आपण केलं, तरी त्यांना म्हणनार काय करतात? हे असं, आस पण ये ते आपण दळून बिळून देत असतात, पण ते आता ते घेतात पण लोक.
बरोबर, बरोबर, बरोबर, बरोबर. पुरुष, पुरुष लोकांचा स्वभाव नाही बदलला आजुन. स्त्रीला अजून पाहिजे तस, फ्रीडम नाहीे ए.
हो, नाहीच ए कुठच नाही असं बोलतच फक्त बोलायला, पण अजून नाही तेवढा.
अजून ते खूप जुन्या विचारांचे आहेत.
हम्म, अ आता पहिल्या आता ही नंतरची पिढी आहे जरा आधुनिक विचाराची, पण पहिली पिढी अजून नाही ती बदलत नाहीत विचार त्यां असं आहे, मग मग तुम्ही प्रदर्शनं भरवली का? एकदा नाही.
अ मी दिवाळीत अ दिवाळीत लावते ना स्टॉल.
हो का तुम्ही तिकडे कुठं त्याला असतो का, तुमचं नाशिक हा नाशिकला असतं.
मी लावते स्टॉल नाशिकला दिवाळीमध्ये.
अच्छा, म्हणजे वर्षातून एकदाच लावता. तर मग तुम्ही स्वतः स्वतः बनवून ठेवता का, असं घेता कोणाकडून? असं.
म बाकीचे प्रोडक्ट तर माझेच असतात, बाकीचे मग मी बाहेरून असं तुमच्या सगळ्या कोणा लेडीज असतात त्या मदत करतात मला.
हा हा
हम्म हम्म, बाकीचे मग माझ्या स्वतःचे असतात, बाकीचे म बाहेरून खरेदी करते, असं मिक्स सगळं हा तेच ना.
बरं ते असं आकाशकंदील आकाश कंदिल पण असतं का?
हो माझ्याकडं आकाश कंदीर पण असतात.
अच्छा. नाही मी ते ह्याचेे पण बनवते उलनचे म्हणून म्हणलं.
अच्छा, हो का? हो असतात असतात माझ्याकडे ह.
हा माय मायक्रोमच बनवता नाही.
नाही मी माय मी लोकरच पण ना जास्त नाही बनवत, थोडसंच बनव ते तोरण वगैरे ताटावरचा रुमाल एवढं चालतं आमचं जास्त. बाकी नाही काय चालत हो, हा असं त्याच्या म हम्म, तसं होई
ते असं लग्न लग्नात लागतं ना ते.
हो, रुखवतवर ठेवायला त्याच्यामुळे मग आ या दिवाळीत लावनार आहे ना स्टॉल तर मग यावेळी जास्त बनवेल थोडंसं
ह दिवाळीत पण आहे भरपूर अस हे करण्यासारखं म्हणजे ऊलनचे सो पणत्या बिंत्या पण असतात कवर तेन केलेले
हा नाही ते असतात ना माझ्याकडे तुळ तुळशी वृंदावन असतात हो तुळस वृंदावन असतात दिवे असतात
रांगोळ रांगोळ्या उलनच्या ते पण होय का ह हम्म नाही नाही लोकरीचे पण केलेले असतात की एकदम
हो उडणचे साचे पण ठेवते मी ते ती वेगवेगळी लोकर आहे ना ती माहित ते व तिसाठी जायच असं जे शक्य होईल ना तेवढं मी ठेवत राहे स्टॉलवर
अच्छा बरंय
हम्म हम्म
तु तुमचे पण प्रोडक्ट म मला टाका मी नंतर टाकेल तुम्हाला माझे प्रोडक्ट हम्म काय काय आहेत त्यात काय नाही ते
हो चालेल चालेल काय काळजी करू हा ताई बोला ना
हा नाही आवाज एकदम हे झाला अस नाही एकदम कमी झाला गत झालं होतं आता येतोय
हा हा हा नाही नाही बोलतच होते मी तुमच्याशी कंटिन्यू नाही करेन ना मी प्रोडक्ट कस आहे त मला ते सांगितलं आपण एकमेकांना मदत केली पाहिजे माझं असं मत जेवढी मदत करू तेवढं आपल्याला म्हणजे आपण दुसऱ्या महिलांनाही सांगायचं बरोबरच आहे का नाही कारण स्त्रीने पुढे गेलं ना खूप गरजेचं आहे दोन पैसे बिचारीला मिळो एवढीच आपली अपेक्षा असते बाकी काहीच नाहीय
हो चांगलंय आहे ना ते एकदम
तेच ना चालेल ताई आपला टाईम संपला हो हो हो करू का मी तुम्हाला लगेच
हो हो चालेल ल
हा आ